हॅलो. हॅलो, हा आवाज येतोय का?
हा आवाज येत ते किती दिवस झाल हॅलो.
हा हा आवाज येतोय ना, हो हो बोल ना.
ते. हा किती दिवस झाले कॉल कराय लागले? कुठे बीझी वगैरे आहेस हा बरी आहे की तू कशी आहेस?
मी पण बरे आहे बाळ बरं आहे तुझं?
की नाही.
नाही अजून जेवले का तू जेवलीस का?
नाही आता जेवले जस्ट आता तिला झोपवले. मग काय म्हणतेस काय चालू कुठे ट्रिपला वगैरे काही गेलेस की नाही?
नाही ग गावाकड जाऊन आले ट्रिप काढूया ना कुठ तरी कंटाळा आलाय ग.
कुठे आता काढायची तूच सांग ना आता लोकेशन कोण त म्हणजे असं कोकणामध्ये की इड इकडच्या साईटला वगैरे हो जाऊ की मी होय मी पण नाही कधी बघितलेलं ग. म्हणजे तु काय त्याच्याबद्दल माहिती असेल तर सांग ना मालवण मध्ये काय काय पाईंट वगैरे बघायला.
मालवण मध्ये म्हटलं तर बीच बीचच की बाकीच एवढं काही जास्त माहिती नाही त मला माझ्या फ्रेंड वगैरे जाऊन आल्यात
हा हा हा हां मी म्हणते गणपतीपुळे ते सगळेच पॉईंट होतात ना मग म्हणजे आपलं आरे वारे बीच वगैरे म्हणजे देवदर्शन पण होते आणि बघण्यासारखं पण काय काय पॉइंट असले तर बघू पण शकतोय आपण
हो होय होय छान आहे ग
ते पण छान आहे आणि गोव्याला पण छान आहे बघण्यासार ख म्हणजे गोवा वगैरे म्हणजे काय काय पॉईंट असे आहेत ना म्हणजे केरला पाँइंट वग म्हणजे केरला सारखे पण तिथे पॉईंट आहेत म्हणजे मुर्डेश्वर वगैरे जाऊन तर आले नाही पण आपलंच की सगळं ब हा ऐकण्यातच गोव्याला मी गेलेथे गोव्याला फक्त गेलते गोवा आणि शिरोडा केलय मी अ शिरोड्याला कसं आहे म्हणजे सायलेंट वगैरे असं बीच म्हणे बघण्यासारखंआहे तिथे पण रिलॅक्स वगैरे टेन्शन फ्री जायचं अस शिरोड्याला गे तरी चालते. म्हणजे असं ग्रुप ला वगैरे कोण कोण हाय म्हणजे असं ग्रुपमध्ये तुझ्या कोण म्हणजे ग्रुप
माझ्या फ्रेंड माझ्या फ्रेंड आहेत की, जाऊया म त्यांना घेऊन सगळेच जाऊया फक्त आपणच जाऊया जेंट्स
हा तेच मन तेच म्हणा लागले म्हणजे एन्जॉय पण होतय आणि कसं बघण्यासारखं पण काय काय पॉईंट होतात
आणि कसं नवरे असले की कसं एन्जॉय करता येत नाही ग, भिऊून भिऊून राहावं लागत त्यांना
तस नाही मग त्यामुळे मुलां जर छोट्या असलीत तर घेऊन जायला लागणारच, त्यासाठी काय पर्याय नाहीच हाय. पण जास्त जरा वगैरे ग्रुप वगैरे असेल तर जाऊया. कशानं जायचं? काय जायचं?
बघूया की, मिनी ट्रॅव्हल्स ठरवायची मग
हा हा ते पण चालतय सोड तर ठरवू शकतोय वगैरे ते पण हा गणपतीपुळे छान आहे, तिथं काय बीच वगैरे तिथं अशे काय काय पॉईंट आहेत ना म्हणजा आरीवारी बीच म्हणा किंवा काय काय असे पॉईंट खूप आहे तिथे बघण्यासारखे पण
तू एकदा पण जाऊन नाही आलीस तिकड?
नाही जाऊन आले गणपतीपुळेला, मी दोन वेळा जाऊन आले गन पुळेला पण फक्त कस होत माहित आहे का? गणपती पोळ्याला गेलं ना अस ठरावीक म्हणजे आ आपल्याला जे पॉईंट बघायचे असतात, जे आपल्याला एक एकदा माहित पण नाही आहेत. म्हणजे पंधरा किलोमीटरच्या अंतावरील जे जे पॉईंट आहेत त्या पण बघितलेत मी आता आरिवारी बीच कधी बघितला नाहीेये. परत मालवण नाही बघित ला फक्त एवढंच बघितले पावस, गणपतीपुळे, राजगड हे बघून आलीये मी म्हणजे जे जवळ जवळचे पॉईंट आहेत ना, तेवढंच बघितलय मी असं झालय.
हा मग आपण मालवणलाच जाऊया म्हणजे, तिकडं सगळे भाग बघून होतात आपले
हा तेच की म्हणजे, जे काय तिथलं काही फेम असेल ना ते म्हणजे क ते पण टेस्ट पण म्हणजे जेवणाची कळते काय आहे ते पण कळते म्हणजे बघायला भारी वाटणार आहे.
मालवणला गेलं की सगळं नॉनव्हेजच का?
ते तर हायच आणि विषय कसा माहित मला नाही नॉनव्हेज आवडत कारण मी नॉनव्हेज नइ खात. नायी खात ते एक बरये नॉन व्हेज नायी मी खात. फक्त ये का नयी म्हणजे कसये ह्यावेळेस जर अस वा तववरंदरा मला वाटत ते जास्त म्हणजे ऊन असल्यामुळे कस मी नायी भाहेर पडलेली ग, म्हटल आता थोडासा पाऊस पण झालाय आणि थोडासा गार पच म्हणजे काय म्हणतात गारवा पसरलेला ये त्यामुळे जर अस वाटाय लागल क जाऊया आपण ट्रिप ला वगेरे, हा म्हणजे मधी पण थोडी गर होती गणपतीपुळ्यामधे त आमा जायच प्लँनिंग होत्त आमचा फॅमिलीमधे होत पण म्हणल आता गर्दी वगरे त्यामुये आता कस करायच त्यामुये मी म्हणल आता आता जवूया जरा दोन दिवस झाला पाऊस पडलाय थोडं एन्जॉय
होय, आता वातावरण छान आहे अ ग मस्त
मस्त वाटते तेच ना, ऊन पण नाही, जाऊन, पण ये आणि कसं आहे आता थोडी सिजन पण थोडा कमी झालाय मे महिन्यात मार्च एप्रिल त तो सीझन असतोयच ना. आता थोड गर्दी पण कमी होईल थोडा एनजॉय पण जास्त होईल ना आपला. असये, नक्की जाऊन येउ आपण, हो, ते पण हायच की आता पंधरा तारखेला चालू होणार ना? त्याच्या आधी आपण बघूया की? आज किती तारीख आयेना, आज सात तारीख आयेना?
नायी आट तारीख असत बहतेकच त्यांना शाळेच साहित्य वगैरे आणायचय सॅक व्हया पुस्तक.
होय आता ते नवीन आ आहे ना? आपल्या वेळेस अस नव्हत ना की वोया वगर एवडे आणा आपण आहे त्यात जुन्या वया वापरात होतु
होय अग आजकालच्या मुलांना लगेच पाइजे असत नवीन आणि वही पूर्ण पण करत नाइत कंप्लिट पण करत नाइत लगेच टाकून देतात.
लगेज टाकून देतात बघ की, आजकालच्या मुलांना कायी नयी आपण एक दोन वय म्हणजे लय झाला आपल्यासाटी. आणि एवढ अस काही आपली सॅक वगरे काहीच भरत नव्हती की आता ताच्या मुलांच काय. लय आहे बाबा. आणि प्रत्येक प्रकारच त्यांना पेन पाहिजेत. प्रत्येक एक प्रकारची पेन्सिला वगैरे पाहिजेत आता आमच्या मुलांच ते कनी कस होते माहितीये त? त्यांचे फ्रेंड च वगैरे बघितलं का नाही लगेच मला ते
लगेच पाहिजे असतंय ते, आणि शाळेत पण काय सांगितलं की नाही आज हे आना की लगेच घरी येऊन चालूच त्यांचा. मम्मी आज हे मागितले पाहिजेच. म उद्या घेतल्याशिवाय ते जातच नाहीत.
जातच नाहीत. काय कर आपल्या वेळेस असं नव्हतं आणि आता स आपण खूप खरं म् म्हणजे, आपण ऍडजस्टमेंट करत होत सगळ्या गोष टीमध्ये एकमेकींच मागून पण घेणार तेवढ्या ह्याच्यामध्ये हो आणि एवढं हे पण नव्हतं ना म्हणजे, काय बोलता तो अभ्यासाचा ताण म्हणा किंवा काय आता सग पहिल म्हणजे, ऑनलाईनच याय लागले म्हणजे मुलांचं. पण
आणि आता अभ्यास करायचं अभ्यास करायला ब बसा म्हटलं की नाही मोबाईल लच घेऊन बसतात. मोबाईल व सर्च प्रश्न आला का नाही, मोबाईल वर सर्च करायचं बघ. आणि मी म्हणते अरे पुस्तकं वाचा? पुस्तकं वाचल्याशिवाय तुम्हाला कसं येणार उत्तर?
तेच ना आपल्या वेळेस कसं जीवन होतं की ग्रह, हां. पहिले आपल्या वेळेस कसं होतं ग्रहपाठ वेगरे होतेय माहितीये काय? आप आपल्या वेळेस एक छोटी वही घालायची ग्रहपाटला वगैरे आप पण ते पूर्ण करायचो. आत तस कुठं आहे मुलांना? ते काय होतं त्यांना पहिला हां शाळा वगैरे सुटली ना की आपल्याला लगेच आपल्याला त्याच्या आदो वर एक प दहा मिनिट आदोगर आपल्याला अभ्यास वगरे लिहून दे द्यायची, माहिती आहे ना पूर्वी? पण आता तसं नाही आता मुलं का हां आता मुलं काय म्हण माहित मिच देणार मग मोबाईलवर आमच्या मम्मीच्या मोबाईलवर ईल ना आता माझी स्टडी असं म्हणतात. मग ह्याला काय आपाय मी म्हणतोय म्हणजे तुम्ही पहिल
नाहीच की आलं आणि अगं पुस्तकं वाचत नाही धडे वाचत नाहीत डायरेक्ट मोबाईल घ्यायचा आणि ते मोबाईलवर सर्च करायच झालं आलं त्याचं उत्तर लगेच. यांचा अभ्यास कसा होणार मग? आणि आमचे पहिल्यांदा धडे पूर्ण सगळे पाठ असायचे. कुठलं पण काही पण विचारा त्या धड्यातलं सगळं पाठ असायचं.
मंग होय असं होत ते तर आहेच ना सगळं म्हणजे आजकालच्या मुल ना मला वाटते की मा सगळं अस मी आमचं जे हाय ना ते मिच करत अ असेल मला वाटतंय सगळं मीस केलय तेनी. आमाला तेंव्हा मोबाईल म्हणजे काय माहिती पण न्हव
आपल्या वेळेस नव्हतेच ना मोबाईल आपण खेळायचो किती शाळा सुटल्यानंतर. मी तर एक तासभर खेळायचे बघा मी हो शाळेत पण खेळायचो शाळा सुटल्यानंतर एक तासभर खेळणार त्याच्यानंतर मग येऊन हातपाय तोंड धुवून कप कपडे बदलून
आपला जो ग्रुप असायचा ना तो एकदम म्हणजे अस काय बोलायचं काम नाई म्हणजे म्हणजे जो तो ग्रुप हाय ना त्यामध्ये म्हणतात ना आता म मुलांच कसं झालंय फक्त मोबाईल म्हणजे त्यांना काही मुली म्हणजे जे काय म्हणजे शेजारी वगैरे ते पण माहिती नाहीत. काय काय मुलं आहे
नाई नाई अरे घरातल्या घरात संभाषण होत नाई तर मुलांचं आई वडिलांच प्रत्येकाचा मोबाईल असतोय आई वडिलांचा मोबाईल मुलांचा मोबाईल सगळेजण त्या मोबाईलमधेच तोंड खुपसुन बस सलेले असतात. एकमेकांबरो बोलतच नस तिल मला तर वाटतयं. ते मोबाईल मोबाईल चांगला
अ वाईट पण तेवढाच हाय. दोन्ही पण गोष्टी आहेत ते कस म्हण असतात ना नाण्याला दोन बाजू तसं आहेच प्रत्येक गोष्ट चांगल्या आ
ते आपल्या हातात हाय ना कसं वापरायचं ते.
आणि मोबाईल खर म्हणज चांगला पण आहे पण आपण जर चांगल्या पद्ध तिनं त्याचा युज केला तर तु चांगला पण आहे आन जर नाही युज केला कि आत्ताच्या मुलांच पण तेच सगळे म्हणजे आजार पण वाढाय लागलेत मोबाईलमुळे. असं झालय. म्हणून एवढ्यासाठी तर क नई मुलांना निसर्गाच्या सानिध्यात वगैरे निहू वाटतय कारण का थोडस तेनी त्या मोबाईल पासन जरा लांब राहू देत.
होय. मी तर बघ आठवड्यातून एकदा त्यांना गार्डनमध्ये सुद्धा घेऊन जाते खेळायला दोघांना.
होय? अ आता मी पण तसच करते. हा हा.
अस मुलांना आणि मोबाईल शक्यतो द्यायचाच नाय. तुझं बाळ लहान हाय ना?
बाळ लहानच हाय आन मी पण तसच करते सेम आन ती तिला मी सवय पण लावली नीये.
नकोच लावुस अजिबात बिलकुल किती पण रडू दे तुझं काम वाटल्यास बाजू बाजूला राहू दे, खर तिला घेऊन बसत जा
होय ते मोबाईल दिला ना म काय
होय एकदा लहानपणी दिलात नाही तशीच मुलांना सवय लागते मग हाट्टी बनतात मग मोबाईल दिल्याशिवाय काहीच करत नाहीत मग मोबाईल दिल्याशिवाय खात पण नाहीत काहीच नाहीत करत मग मग ते आपण राग आणि मोबाईल देतोयच
तेच तर त्यामुळेच तर म्हटलं ट्रिपचं वगैरे प्लॅनिंग करूया किंवा मुलांना तर कम्पल्सरी न्यायलाच पाहिजे. कारण हे आईशिवाय काय राहत नाहीत, म्हणून म्हणल त्यांना नेऊया वगैरे हा चेंज पण भेटतोय आणि कस आप आपल्याला पण थोडं घराच्या कामातून एक काय म्हणतात स्पेस भेटल ना. एक प्रकारचा आणि स आणि हा आणि सगळ ग्रुप वगैरे एकत्र आला की ते जे लेडीजचं काय म्हणतात ना ते सगळ वर्षभराच जे आहे ते एका मिनटात आपण सगळं विसरून जातोय ट्रीप म म्हणुन म्हटलं असंच काहीतरी म्हणजे
एकच दिवस असतोय खरं असं भारी वाटतय ना एकच दिवस खर
निसर्गाच्या सानिध्यात अस छान काहीतरी बघूया वगैरे, फिरुया, एन्जॉय करूया एक तेवढच वर्षात एक दोन दिवस च आपल्याला निवांत भेटतात.
होय होय
असं होतेय खरच जाऊया आपण आणि काय बघ होतय प्लॅनिंग वगैरे आणि मग मला कॉल वगैरे कर आणि लई दिवसान भेटून म्हणजे तुझ्यासोबत मला छान वाटलं आज हह खूप दिवसांनी भेटलो ना. अ बोलून हां हां हां चालतयं चालतयं, चल मग नंतर भेटू. मला कॉल बॅक कर ह ओके ओके हां हां.